हा आवाज येतोय ना
हो येतं येतं
हा चालूयेआवरायचं ह
हम् हम् ह
बाजार खेळायला लागले म्हंटलं तोपर्यंत करावं
हा
तुमच आवरलं
हो झालं
हा स्वयंपाक वैगेरे
स्वयंपाक वगैरे झाला सकाळी सगळ्यांच्या डब्या वगैरे असतात ना त्याच्यामुळे लवकरच होत
हो आमचं पण लवकरच होतय
हम् हम्
बह असते त्यामुळं बराभरा लवकर सकाळी आवरायचं डबे पण असतात ना दोघांचे
हो
हम्म तर बाकीचं घरचं आवरायचं खुरशी बसायचं
हा ते हळू हळू दिवसभरच
ह ते र दिवसच
हम्म
त पाय जास्त काय नाही तीन तिसऱ्या वर्षात घातलेल्या काय मृद्याला शाळेत
शळेत हो हो
हा हा
त तीन वर्षकअप ना हो घेत आता ते आता कस आहे प्ले ग्रुप नर्सरी मग ज्युनियर सिनियर असय ना त्याच्या
आणि त्यातच चात्यात चार वर्ष
हो तेच आच
हम्म आम्हाला पण आता पुडच्या वर्षी पसन बघायला पाहिजे
हो तुमी म असं इंग्लिश मिीडियमला चालणार आहे काय
बगुया आता अजून काय काय पइला घालायचं
हम्म जा
हे क्लेगर हा सवय होत तपर्यंत बघूया काय काय हम् आता थोडे दिवस आणि जरा अंगणवाडीत येेणार
हम्म
जरा बसतोय का बगायचं घेऊन बसायचं आपण थोडा वेळ
हो तेच की
मग
त चांगून वाडीतच घातलं होत आधी इथच घराजवळ मग अ हा म सवय झाल्यानंतर ना आता तिकड घातलं हम एकच मिनिट
हॅलो हा मुलगा पडला ओ खेळता खेळता
बगा बगा लागलय काय
नाही बस बच आ तो आजारसरा घर वाटत नाही त्याच्यामुळे पाठवलं हम्
कमी झालेल नाइ अजून
नाइ ओ जरा कणकण आहे अंगात
आ हा ते आणि किरकेट करताना गेलं
हो ते
हम्म
हे तर घराजवळ आपण हो जाऊ जाते हम्म चेकिंगसाटी सकाळी हो साडे नऊ ते पाच वाजेपर्यंत जाते ते
हा तुमी मोटेय का त्या मोटयायत
टमाटो
हा हा मग रिलेशन आये का व्यवस्थित तुमच्या दोघींच
हो आहे की आता ते बहीणच आय माजी
हा सुकी
अ सख्या नाही सख्या काकाची मुलगी
हा हा
ह आणि ते जे म मे मा मम्मी जावा जावायत
हा म्हणजे मावशीची मुलगी पण आणि हे पण असं आहे काय
होा काकाचे पण आ मावशीचे पण मग
चांगलच असणार एच घरात असल्यामुं रिलेशन
हो आहेस म्हणजे काय नसतं ते क दिवसभ शक्यतो नसतेच घरात ना ह् हम तिचा मुलगा पण आता माझ्या मुला एवढाचच तनस आता पण तो राह तो हे जरा राहात नाही
हा हा
हम्
मग ते किती वाजेपर्यंत असते त्यांचे स्कूल
पाच वाजेपर्यंत असत
हा लहान मुलांनाच आहे ना एल केजी क ज मकी पा मग पाच वाजेपर्यंत हमायला लागतय का
हो तेी ऍक्टिव्हटी वगैरे असतना त्यांच नंतर ना
हा हा संपलं सुटल्यानंतर
हो आणि त्या आता ती आता या महिन्यात ते परत ऑफिस तु मध्ये पण लागले तुला क अकाउंटंट म्हणून पण लागले
तथंच
हो तेथच त्यांच्या ऑफिसमध्येध्ये
ह मग तुम्हाला चालत नाही काय तिथं ओके ना थँकच्यू
हा ते तर बघायचं होतं पण तेव्हा त्यांचे वेकस नव्हते आणि त्यांनी कस म्हणजे त्यांच्या टीचिंग जे आहेत ना त्यांना तिकडं इकडं तिकडं असं कर सते हम्म
ते की तुम्हाला पण तेथोडा हा वेळ मिळाला असताना म्हणून विचार
हा तेथ पण अकाउंटंसाठी हा दे नाही वाटतं म्हणजे दिवसभबतीथं पण करायचं लागणार आहे हम्
नाही बाकीच काय जर शिकवायचं असेल तर
हा तेच ते हा तेच चालते किथ बराय पण टीचिंग साठी नकोय मला
हा नक
हम् तर कसं झालंय बहीण जात ते जाऊ जात होते ना अ त्याच म्हणजे हे होय ना हो असं त्याला पण खूप त्रास होतय घरी येऊन पण असं जास्त मुलांकडे लक्ष असं वगैरे लागत नाही त्या सगळ शाळेतले ऍक्टिव्हटी करायला लागते ना
होय मग ह्या त्यांच्या बाळात मग कोण घेते तुम्ही बघताय
हो माझ्याकडेच असत
हा
हम्म ह ह हम्
मी पण घेत होते म्हणजे लग्नाच्या आधी टीचिंग म्हणजे आमची चुलत काकी होती त्यांचे तिथ मग त्यांना लोड व्हालं मग मी थोडंफार घेत होतो तनच्या तिथं जाऊन स्टिचिंग करायचं
हा हा ते कस टूचिंगच पण काय नाही चांगलंच आहे करायचं काही नाही पण तिथं पेमेंट वगैरे असं तेवढं पडलं पाहिजे ना आपल्याला दिवसभर आपण तिथं थांबणार
हो किती वेळ पडते मग पडत नाही काय तेवढं
म्हणजे तिझं पहिलं पहिल्यांदा नव्हतं पडत त मनासारखं तिच्या त्याच्यामुळे तिने की नाही तिथच ऑफिसमध्ये अप्लाय केलं त्यासाठी
हा हा डबल पेमेंट
हा जरा वेळ टीचिंगच करते आणि जरा वेळ ह्याच्यामध्ये करते कॅम्प
हम्म हम्म कुठे मिरज मध्ये येते काय ते
हो मिरजमध्ये खाडे खाडे स्कूल हा
हम् हम
ह् तिथं पण खर चांगलं मुलांसाठी म्हणजे सगळ्या ऍक्टिविटीघेतात त्यांनी म्हणजे असं आप सणांची माहिती वगैरे
होय ते आता सगळ्या स्कूलमध्ये चालूच आहे आता तर एकादशी येते मोठी एकादशी आषाढी हा आले आता त्याच पण आता मुलांना. रखुमाई विठ्ठलाच वगैरे ड्रेसअप करून अं हे चालू असते की दिंडी वगैरे काढतात सगळ्या ठिकाणी चालू आहे सगळ्या स्कूलमध्ये हा
हम्म!
हम. घेतात आता प्रत्येक स्कूलमध्ये.
होय.
ह तिथ मुलांच चाललंय एकमेकां सोबत भांडायला लागले.
बर!
जरा तीत सवयहाय चेंज करायला लागणार ना.
हो हो.
झोपायची.
ह हम्म!
त्यामुळ तिथे लहान असतात त्यामुळे पण काही कळत नाही. हे आता पहिल्या आता ते तीन वर्ष झाले की तर शाळा चालू केल्या आता. म आमच्या वेळी असं काय आपल्या वेळी नव्हतं अस. थांबायला तर पाहिजे की पोरं बा असतात काय करणार.
मुलांना पण सवय व्हायला पाहिजे आणि एवढ सवय हाय पण असं नको वाटत नं त्यांना जास्तच हे. प्रेशर द्यायला पण हम. तसं सरकारेल. शाळांमध्ये पण घेतात आता सगळे सण वगैरे.
काय माहित ते आता बघायला पाहिजे विचारून.
हो नाही जातात तिथं पण सगळे सण साजरे वगैरे करतात, तिथ आमच्या इथली मुलं जातात ना.
हां ते करतात की पण हे नाही. अ बाकीचे पहिल्या प्ले ग्रुप पासूनचे नाही आहेत वाटत.
हां ते तर नाही ते हां पण एक एक जण. हां पण असं शाळेच्या घरा च्या जवळ वगैरे असलं तर घतेति तीन अडीच वर्ष नंतर न तरी सवय होण्यासाठी.
होय.
हो घेतात.
घेतात की, काय कळत व लहान असतात अजून काय बघ बाकीच कळत नाही शी केलेलं सु कलेल.
आम्ही पण घालणारचं नव्हतो, ते मॅडम यायला लाग ल्या आता झालं की पोरं अडीच वर्षाची पाठवा शाळेत जरा सवय होईल.
म्हणून रोज यायच्या घरी, हम्म!
एक मिनिटं मॅडम.
हां.